हॅलो.
हा हॅलो येतोय का आवाज येतो येतो येतोय तुम्हाला?
हो हो व्यवस्थित येतोय.
हा तेच आज काय पावसामुळेळ थोडं रेंजच इश्यू झाला.
हो हो हो हो बरोबर आहे. तरी येतोय आवाज तुमचा आजूबाजूचा आवाज मला वाटत पावसाचाच येतोय.
पाउसाचा पाउसाचा हो पाऊसाचा ये
राहू शकाल का आवाज निट येईल क्लिअर.
री येत नैयेय.
आवाज तुमचा येतो बाजूला बॅकग्राऊंड आवाज पण येत
हो का एक एक मिनिट थांबा. एक मिनटं. हूं तेत
हा येतोय कुक कुकरच्या शिट्टी सारखा म्हणजे अस
हा का.
हा हा येतोय येतोय आवाज पण ठीक आहे तुम्ही बोला.
हा ते काय? पाऊस पावसामुळ जरा रेंज जराशी इशू फोन एक तर लागत नाहीच हाय तिकडं. भरपूर भयानक पाऊस हो आमच्या जवळ इंद्रायणी आहे. घर पुर बाहेर पडतात खूप पाऊस सुरू आहे.
हम्म आत्ता मगाशी आमच्याकडे भरपूर पाऊस होता. आता जरा थांबलाय. जरा सकाळी नव्हता, मधल्या वेळेस खूप जोरात लागला.
च्या इकडे चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस सुरु आहे कंटिन्यू अजून पण सुरू च आभाळ
पाणी साचलय का जागोजागी रस्
हा भरपूर म्हणजे भरपूर आता नेमकं उद्या आळंदीच प्रस्थान
हम्म गाड्या जायला पण प्रॉब् लय होतो ना, काळा गुड खूपच म्हणजे, हम्म कोल्हापूरला वगैरे नाशिकला सकाळी दाखवत होते. फारच पाणी एकदम हे झालेलं बुडालेलंच म्हणजे त्रंब केशवर तर बुडालेलाच दाखवलं त्यांनी.
नाही नाही भयानक पाणी हे सगळीकडेच आणि आम्ही राहतो जवळच होतं. आळंदिच्या जवळच हाय ना.
मगाशी तुम्ही बरोबर जागेत होतात, परत जागा बदलली का आवाज परत याय लागला हो हो हो ओके ते नाही म्हटलं मगाशी हा त
हा तेच हा गेलं नाही ते काय चालंय रेंज जरी मी वाय फायला कनेक्ट केलं असल ना तरी वायफायला पण आज तेवढं रेंज हे पावसामुळे दोन चार दिवस ना मोबाईलच तर नेटवर्क अगदीच येत नाहीये.
हा हा हा त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत. आता क्लिअर येतोय तुमचा मगाशी खूपच बाजूचां काय
येत होता का हा असेल असेल तरी मी काय केले, सेपरेट बसले म्हणजे आवाज कट व्हायला नको पण ते रेंज हा ते ह्याच्यामुळेच तस होत होत. कशामुळं? नेटवर्क इश्यू मुळ हा हो त आणि आम्ही तेच मुलीचा क्लास ती वगैरे म्हणून वाय फाय घेतलं पण ते पावसामूळ वायफायला देखी ल रेंज येत नाहीय.
हम् हा हा हम हम.
पावसाला काय पर्याय नाही.
हो हो पाऊस पडला पण पाहिजे आणि नाही पण पाहिजे असं दोनही झाले.
भरलं की पाऊस आला असं, की वा-वा तुझं चार महिन्याच टार्गेट तू चार महिन्यात दिवसातच कंप्लीट नको तसच.
पोहचली आ ऐक किंवा असंच आहे की ज्या वर्षी अधिक महिना असतो ना त्या वर्षी अधिक उन्हाळा हो तो. अधिक पाऊस होत, अधिक थंडी पण असते. ऍक्चुली फक्त तो पाऊस जरा उशिरा झाला. इतकच काय ते पण जास्तच होतो. अधिक महिना ज्या वर्षी अस तो ना. ते सगळं अधिक अधिकच होतं. हम कारण यावेळी उष्ण ना पण किती होती. खूप टेम्परेचर होत खूपच उष्ण ता जाणवत होती हो हो हो.
पण ह्यावेळी मध्ये मी असं बघितलं की असं पंचांग वगैरे जे सांगतात. त्यांनी असं डेट साधारण अप्रॉक्सिमेटली सांगितली होती. घ्या म्हणजे अधिक महिना असल्यामुळं थोडा हा पिरियड लांबणीवरच पडणार असं.
हो मध्ये एक अधिक आला ना एक मध्ये एक्स्ट्रा महिना आला त्याच्यामध्ये पुढे
पुढ सरकणार होता म्हणजे किती म्हणजे होत शास्त्र ते किती डीप होत कधी. करून ठेवला असतात.
हो पण आपल्या पंचांगना खरंच चांगल म्हणजे हे आहे. बऱ्याच गोष्टी बरोबर होत. ता तश्या त्याला तेव्हा नॉलेज होत. म्हणजे तेव्हा काही नव्हत तेव्हा त्या लोकांशी म्हटलं तर नॉलेज होत आणि ते पंचाग रूपात अजून पण आहे. बर दाते पंचागं मध्ये तस व्यवस्थित सविस्तर सगळ लिहिलेलं असत हो हो हो हो.
तेच म्हटलं किती हे होत. आधीच्या लोकांचं नॉलेज. इव्हन घड्याळ नसले तरी त्यांच टाईम इव्हन जे जुने लोक आहेत ना आता पण भले ते घड्याळ बघ तर साधारण. टाईम सांगतात कि सूर्याकडे बघून अजून पण ते सांगतय ना. सांगतात सांगतात म्हणजे किती नॉलेज आहे.
हो आणि आपण बघित खर माझी आजी होती ना ते अशी परफेक्ट सांगायची. त्या वेळेला मी लहानपणी गावाला जायचं ना ती परव सांगायची एवढे वाचले असतील बघ. आज्या आणि खरोखर तेवढेच सा वाजलेले असायचे.
तेच तेच आता माझ्या असंच झालं माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेला काय झालं मी गेले माहेरी माझ डिलिव्हरीचा टाइम पुढ जवळ आलेला. मग माझे मिस्टर काय केले मला सोडले आणि शनिवार त थांब रविवारी थ म आजीला काय वाटलं की आता मी पण चालले काय परत. मी म्हटलं नाही ग मी आता नाही जाणार. मला म्हणली जाऊ नको तू आता का आता मी दोन चार दिवसात तुझ डिलव्हरी होईल बघ हा, मी म्हटलं आजी आत्ता नवा लागून थोडे दिवस झाले. इितकी लगेच कुठ होती. नाही नाही तू जाऊ नको म्हटलं नाही जाणार नाहीच आहे मी असं झालं. बोलणं आमचं झालं रविवारी संध्याकाळी हा, मग हेचे बाबा रविवारी रात्री बसले सोमवारी सकाळी आले, मी सोमवारी काहीतरी झा म्हणून दावाखान्या गेले मग मॅडम म्हणाले तू सोनोग्राफी करून ये. आणि बघितलं तर मंगळवारी दुपारी अडीच ती झाली पण.
हम्म, आजीच ऑब्झर्वेशन बरोबर होत.
चाळण्यावरन ती म्हणाली की नाही तुला आता जास्त टाईम नाही, हा म्हणजे भले टाईम जरी पुढं होत. डेट अजून पुढं होते. पंधरा दिवस पुढे होती तरी पण म्हणजे ते नाही तू अजून तितक टाईम नाही. घे इतक असं
हो आणि असं पण म्हणतो मुलगा असेल तर लवकर होत. आणि मुलगी असेल तर थोडा वेळ लागतो. डिलिव्हरी व्हाय ला आता तुम्हाला दोघ जाण्या तुम्हाला
होय नाही खरं मला उलट काय झालं मला मुलाच्या वेळेला व्यवस्थित टाईम गेला, फक्त काय झालं सीझर असल्यामुळ ओ क डॉक्टर व नाही केले फार म्हणजे नको उगीच रिस्क यायला नको म्हणून नाहीतर ह्याच व्यवस्थित झाले होते. ज्या पिरियड ला मुलगी झाली, मुलाच्या वेळेला उलट पण मुलीच्या वेळेला थोडं बरोबर या वर्षी मला तेच आठवलं यावेळी पाऊस काय पाणी इ काय आणि ती जे डिलिव्हरी होती तेव्हा काय झालं, ते म्हलं मी नऊ आठ पूर्ण होईपर्यंत इथच होते. नव्वा लागल्यावर म्हणलं की माहेरी जाऊचं आणि पुर आला. महापूर आला ना त्या साली आणि सगळ्या ट्रेन कॅन्सल. आम्ही ही जे बुकिंग केलं होतं ती ट्रेन कॅन्सल मग नेक्स्ट डे चं केलं ते कॅन्सल कॅन्सल ज्या दिवशी रोड सुरु झाले ना
हा हा हा.
माझे आई बाबा आले आम्ही गेलो पुढ आठ दिव तर झालंच.
हम्म हम्म हम्म.
म्हटले यावेळी तेच मला आठवण आली म्हटले इतका त्या वर्षी पण खूप पाऊस झाला खूप म्हणजे खूप भयानकच पाऊस होता त्या वेळेला.
त्यावे पण अधिक महिना होता वाटत.
हा मग काहीतरी भयानक पाऊस होता. नाही तर ते म्हटलं आज पण आता अजून पण इकडे उघडला नाहीच पाऊस तिकडे पण असेल भर
हो हो हो आहे पाऊसाच जोर आहे. म्हणजे दोन तीन ज इथल्या शाळा कॉलेज तर काल होतीच पण आज पण त्यानी ठेवली होती बंड. नंत् पालघर बिलघर साईडला तर बुडालाच आहे ना खूपच पाऊस
हो खूप पाऊस आहे तिकड बरोबर आहे. आमच्याकडे पण आता आजच मेसेज आला की उद्या प नाही उद्या काय आहे? पालखी सोहळा ना?
हा ते त्या त्यांची काय ती दिंडी पण ती अडकली आहे कि तुम्ही जाऊ न पुढे पण ते लोक त्यार नाहीयेत ना. त्याला पुढे जायचंय. असं काहीतरी होतं वाटतं.
नाही आळंदीचे व्हिडिओ बघितले म्हणजे तिकडच जा याय रोडच बंद म्हणजे माझ्या मुलाला जे आंघोळ घालायला जे येतात ते त्या साईड न येतात. त्यांना यायला सोर्सच नाही ये. रोड ब्लॉक येत. पूर्ण पाणीया
तुम्हाला दिसत्यात लोक? ती तुमच्या
आमच्या हा आता आम्ही काय होतो आम्ही रोड पासून एक थोडं आत आहे ना, म्हणजे सोसायटी मेन मग थोडी आत आहे. अे अगदी थोडस थोडं पुुडं गेलं झालं. फार काय नाही चालाव लागत.
हा हा हा. पण भरपूर लोक असतात?
खूप असतात. खूप असतात. हो हो हो आता तेच उद्या आमच्या इथून जाणार ये ना मग हेन
पण ते मला एकच प्रश्न पडतो की ते लोक पावसाचे येत तात बरोबर आणि शिवाय त्यांच्याकडे कपडे मोजके असतात मग ते कसे काय हड म्हणजे ते
नाही ते ना व्यवस्थित त्यांच इथ ते रेनकोट ते स्ट त्यांचा रेनकोट म्हणा तऱ्या म्हणा आणि लोक पण सोय करणारे खूप असतात.
हा.
म्हणजे त्यांना ना काही
कपडे वाळवणार कुठे? दुसरे घालणार कुठे आणि जाणार कसे?
नाही नाही इतकं त्यान हे अस तर ते मग आ रेनकोट हे असतीलच. म्हणजे आता हे फेस पहिल्यांदाच म्हणजे या वर्षीच खूप पाऊस झाला ना? इतके लोक ठरवून त की आमच्या ठिकाणी थांबा. आता माझी एक मैत्रिण ये. ती म काय करती सगळ्यात तिच्याकडची जी दिंडी देहू वर्ण आळंदीला जातील. त्या लोकांचे जे तिज्या ओळखीतले म्हणजे आता असतं ना ह्या गावातले लोक येणार येत. तर त्यांना सगळं जेवण करते. सगळ्या लोकांना ते
ओके ओके म्हणजे असे काही लोक मुद्दामुन म्हणजे मुद्दा सगळ दधानधर्मा करण्याची वृत्ती असतं त्याच्यामुळे
हा होन जात होऊन जात नाही नाही खरंच खरच आता आमचच उद्या तेच चालय उद्या इथून जाणार आहे तर द्या बघायला पण आणि काय जमेल ते कराय
जायच बरोबर आहे हो हो हो. हो हो हो. आता मी कॉल लावू तुम्हाला? टाइम झालाय. कॉल
हा.